म्हणून हॅलो. हॅलो.
सांग मी आता न वरणं कशी घालू, याला स्पीकर पण नाही. ह
जाऊदे हाय असं तिरकं लाव कानाला. ह
हा लावलं.
काय काय कुठं हायस? हाय रानात वैरण काढा लागलोय. जेवण बिवन? काय काय खाल्लास?
व्हय पुरण पोळी, शिखरान, आमटी, कुरमा आणि काय?
कोणा नाय कुणाच्या लग्नात?
काय असं, हे हम्म आपला सार्थक.
सार्थक च्या लग्नाला ह्याला काय तर जेवग्याचा का
आपल्या भावकितच लग्न नव्हतं व्हय, योगेश जाधवचं.
बर, काय काय हुतं त्यात?
हे आता सांगतलं की शिरा, अ सॉरी
ह ना कोण कोण गेलता? अरे कोण कोण गेलता म्हणतानं? हॅलो! थांब थांब रे, मी लांब गेलो वाटतं जरा. आलय ऐकू. यालय काय एकू रे, बघ आता.